हॅलो.
हॅलो.
नमस्कार.
नमस्कार कुठं आहे साहेब काय चाललय.
आहे आहेय बसलोय बोला की काय काय.
काय नाही आपलं त्या ह्याच्या संदर्भात जरा विचारायचं होतं. अ ॲडमिशन. त्याच्या संदर्भात जरा शैक्षणिक गोष्टी जरा चर्चा करायची होती जरा त्या संदर्भात फोन केलेला ते आता कसा आहे मी माहितेय का तुमच्याकड ते आता ते अ बा म्हजे परवा ह्याचे जे कोर्सेस सुरू झालेत. म्हणजे ते किमान कौशल्य कोर्सेस आहेत बघा.
हम्म.
त्याच्यामध्ये परत ते अ सीएन सी मशीन आहेत बघा परत तुमचं कॉम्प्युटर च कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जे तुमच एम एसी आय टी परत तुमचे डेटा त्या बेस काही तसे कोर्सेस आहेत परत त्याच्यानंतर तुमच ते अ हेचे अ कॅल्क्युलेटर तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे कोर्सेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सगळे दुरुस्त करायचे कोर्सेस आहेत बघा.
हा हा हां.
मग ते आता सध्या आपल्या भागात इथं जे अ जे छोटे मोठे हे काम करत्यात. मोबाईल रिपेरीचे कोर्सेस. सॉफ्टवेअर हार्डवेअरचे तर त्या कोर्सस च्या संदर्भात कानिय एक आपल्या इथ एक इस्ट्यूट आहे.
अ कुठं निघलंय कुठं निघलय कुठं चालू झालंय?
हे ब प्रत्येक जिल्हा वाईज असत. तालुक्याला अस प्रत्येक शहरात असते फक्त याच्यामध्ये विद्यार्थी कमी असत म्हणजे साधारणत एक पाच दहा पाच दहा वर एवढेच विद्यार्थी असतात कारण त्यांचं प्रॅक्टिकल असते फुल
फुल प्रॅक्टिकल काय त्यांना म्हणजे परफेक्ट करूनच त्यांना बाहेर हे केलं जातं.
ते कसं असतंय जस डॉक्टर झा प्र वर्षभर दुसऱ्याच्या दावाखान्या जायचं ना तस हे तर मॅकॅनिकल दुरुस्त झाल्यानंतर म्हणजे याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर हे ट्रेनिंग साठी त्या वि विद्यार्थ्यांना तिथं ऑफिसमध्येच बसून ते सगळं त्याच शिक्षण दिलं जात हा मग आता त्यात कसंय माहिती आहे का वेगवेगळेया प हे आहेत म्हणजे आपलं तुमच ब्लोअर असतो का नाही ह्याचा, इयरचा. तो ब्लोअर, ब्लोअर रिपेरी कस करायचा, ब्लोअर किती प्रकारचा असतो. म त्याच्यामध्ये ब्लोअरला पाती किती असत्यात मग तेची तेज्या होल्टेज किती असत ते किती वेळ चालतं.
मग हे ह्या ह्या कोर्सला वेगळी फी असते. सर्वसामान्यांना परवडल असे
हा फी फी साधारणतः का नाही हा कोर्स असतोय साधारणतः तीन महिन्याचा सहा महिन्याचा एका वर्षाचा
हम ते सर्वसामान्यांना परवडतय का?
हा परवडते की साधारणता पंचवीस हजार रुपये फी असत्या. तिची, हा आता अ वर्षाची नाही त्या कोरच्या कालावधीनुसार फि रा त्या, आता जास्ती कालावधीचा खर्स, हा.
त्या कोर्स ला लागणारे जे समजा काय पार्ट असतील म्हणजे डागणे असेल किंवा बाकीचही काय असेल. ते ति ते ते ते देते का आपण आपण विकत घ्याय
नाही नाही कॉलेजच असतं का नाही
हा.
त्या पद्धतीचं असतं कॉलेज त्याला कसं प्रॅक्टिकलला ते सामान दिलं जातं का नाही आपल्याकड फी घेतली जाते, तसं त्यांच्या कडनच त्या फी मध्ये त्यांना काय
ते सगळं ते हा हा हां नाही. तर मग ते आपण साहित्य घ्यायचं म्हटल्यानंतर ते थोडस म ते अवघड होणार ना ते.
ना ना आपण साहित्य घ्यायचंच नसतं मुळात.
नसत हा हा त्यांचे तेच सगळ ते हे केलं जात, दिल जात ते. हम्म ह.
आणि त्यात काय हाय माहतीय का?
हम.
त्यात कसं असतय माहिती आहे का थोडस विद्यार्थ्याला ट्रेन करण्यासाठी. बर का, विद्यार्थ्याला ट्रेन करण्यासाठी
हम्म.
काही-काही छोट्या-छोट्या वस्तू दिल्या जातात तयार करायला.
हम्.
मग त्याच्यामध्ये त्यानं त्याचं कौशल्य वापरून आयडियल गोष्टी ते करायच्या असतात.
हम् हम ह् ह.
अस आणि पुढं काय माती आहे का? त्या मध्ये, त्यानं पूर्ण कंपलीट केलं टास्क म्हणजे त्या जे जे काय दरोज काही त्यांना, एखादा चप्टर हा चाप चॅप्टर शिकवत असतील.
हम्.
त्या चॅप्टर शिकवल्यानंतर, अ आता उदाहरणारच सांगतो तुम्हाला जर मोबाईल रिपेरिंगचा जर कोर्स असेल
हम्म.
तर ते मोबाईलला मोबाईलच बाबा की किती असतात त्याचा डिस् प्ले असतो, मग ते डिस्प्ले काढल्यानंतर ब बॅकसाईड टोपन ओपन केल्यानंतर ते अ म ओपन कसा करायचा ते सगळंच दाखवलं जातं मग त्याच्यानंतर ते, तिझे बारीक स्क्रू असतात, ते स्क्रू काढायचे कशे मग त्याच्यासाठी ते लागणारे स्क्र डायव्हर कुठले कुठले
ह ह हं
मग ते स्क्रूड्रायव्हर काढत असताना ते कसं काढायचं मग ते त्याच्याप असतात म्हणजे कस मोबाईलला ते कसं असते सगळ कनेक्टर असतात ना.
कनेक्ट हा कनेक्टिंग असतय ते हा म्हणून.
त्याला कुठं डगणी वगैरे असं काय द्यायचं नसते फक् पार्टस असतात हा लागण्यावर काय नसतं मोबाईलला करताना कस होत ते देतात लोक पण ऍक्च्युली नवा जर मोबाईल तुम्ही ओपन केला ना बघितला ना
हम्
तर त्या मोबाईलला काय असते माहिती का छोटे छोटे पार्टस असतात त्याला फक्त कनेक्ट िंग केलेलं असतं त्याच्यात
खेलेला असते
हा कनेक्ट करून म्हणजे कसं डिस्प्ले असतो त्या डिस्प्लेची मागली वायर असते त्या दुसऱ्या त्या कनेक्टरला ती जोडलेली असते बारीक त्याची अगदी क सगत वन्सगत तुमच्या त्या हे असत त्याच्या वायरिंग असत
वयरिंग असते
हा मग त्याला मग त त्याच्यानंतर ते छोटे छोटे नॉप्स असतात ते म्हणजे बार बारीक काम असते त्याच्यामध्ये स्किल लावायच असते आणि परफेक्ट काम केल्यानंतर त्या पोराला जर ट्रेन केलं ना तर तो तस स्वतःच पाहिज असं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमच तुमचे मोबाईल रिपेरिंग आला पर तुमचं ब्लोरिंग ब्लोअवर आला परत त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आली टी व्ही आला परत तुमचे एलसीडी एलईडी परत असे बरेच बरेच छोटे छोटे छोटे जे काही वस्तू आहेत
हम्म
त्या वस्तू त्याच्यामध्ये तयार करता येतात आता त्या असे कोर्स अस अ म्हणजे अ दोन तीन ठिकाण आहेत आणि त्यातलाच आता दुसरा एक कोर्स आहे तो ह्याच मॅकॅनिकलचा त्या मेकॅनिकलमध्येध्ये आता कसं झालं पेट्रोल आणि डिझेल असे दोन डिझेल म निकल म्हणून एक कोर्स आहे हा आ तर डिझेल मेकॅनिकल म्हणजे डिझेलच्या जेवढ्या काही वस् गाडी आहेत म्हणजे त्यामध्ये फोर व्लर असतील हा त्याच्यामध्ये दोन हजार सीशीीच्या आतल्या गाड्या
हा हा हा हा
ह आणि दोन हजार पासून वरच्या सीसीच्या गाडत ते डिझेल मेकॅनिकलच मोडतो पण त्याला ते हेवी हेवी इ अस म त्यावीच शिकवत अस असताना तो डिप्लोमा असतोय डिग्री असते त्याच्यात
हा हा हा हम ह
आणि हे जे किरकोळ किरकोळ कळायचं ते टू व्हीलर वगैरे ते म्हणजे कसं त्याच्यामध्ये सहा महिन्याचा डिप्लोमा ए वर्षाचा डिप्लोमा बेसिक व ज परेक् श परफेक् जर माहिती घ्याय तमला तर पूर्ण पण त्याचा तीन वर्षाचा कोर्स आहे तो पूर्ण करायचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तर कुठेतरी एखादी अप्रेंटिसशिप करायची
हम्म
अप्रेंटिसशिप केल्यानंतर तिथला एक्सपिरियन्स घेऊन परत तो मी मोठ्या कंपनीमध्ये ट टू व्हीलरच्या तिथं तुम्हाला जॉब मिळू शकतो म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला हां
म्हणजे आयटी आय आय टी सारखच ही आहे. आय टी आय फक्त गव्हर्नमेंट आयटी गव्हर्नमेंट आहे आणि हे फक्त हे असत ते का ह्या पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट वगैरे आहे.
मान्यता आहे ग आयटीआपेक्षा चांगल्या दर्जाचं आहे कारण का आयटीआला कसं होत. स्पेसिफिक होतं त्याचं
हम्म
आयटनंतर तुम्ही नोकरी लागू शकता्? णच्यात क तुम्ही हा कोर्स शाशनाचा केला. कि ते मला डिप्लोमाला मिळते दुसऱ्या वर्षाला किंवा पहिल्या वर्षाला आणि डिप्लोमा तुम्ही जर पूर्ण केले की डायरेक्ट सेकंड इयरला मिळते मग तुम्ही तिथले मास्टर तरकीच मिळतंय म्हणजेरस होतय हो तुम्
हा हा हा हा बेसिक बेसिक पहिली माहिती मिळाल्यामुळ परत इंजिनिअरिंग करताना काय
सोप्प पडतेय मग आता त्याच्यात काय हा आता डिझेल मेकॅनिकलमध्ये कसं होत. मा का आता बऱ्यापैकी इलेक्ट्रिक गाड्या यायला लागल्यात.
हम्म
म्हणजे त्याच्यामध्ये टू व्हीलर आहे परत सिडन कारस आहेत. परत त्याच्यानंतर पण तुमचं अ फोर व्हीलर आहेात. ट्रॅक्टर सकट आता इलेक्ट्रिक मध्ये यायला लागलंय पाच तास चार्जिंग केलं की, जवळ जवळ च चोवीस तास ट्रॅक्टर चालू शकतो असं ह हे एक्सपान्सण म्हणजे आ सीपी मध्ये बी आता का नाही जीसीपी आहे ना
हा हा
जी सी पी ला सकट आता, ई अ म्हणजे जे सीपी याचा इलेक्ट्रॉनिक यायला लागला आता
खर बा हा चार्जिंग केले केले हां.
आणि हेवीमध्ये म्हणजे हा म म्हणजे असं आता बसेस आल्या त्याच ऑलरेडी
आलेत की बस वगैरे आलेतच की,
तुमच आता काहीतरी ते मधी जेसीपी आणि ते पॉकलंड असतं ना ते प्चिन्स चीनवरर चालणार आहे ते तर त्याच्यामध्ये आ आ डेव्हलपमेंट सुरु आहे कि ते इलेक्ट्रिक मध्ये काढय त्याला हे मो वापर जात कारण कसय जीसीपीच काम जोरात असते ना ते
हम्म ह प किमती भरपूर असणार आहे ते का
शंभर टक्के ते साधा विषय आहे तो आणि ते सोलारच्या वही करायला लागले. आता म्हणजे ते जेसीपीचा वरचा टप आहे ना हा
त्याच्यावर सोलर करून ते चार्जिंग लगेच हे वळल. हा हा
म्हणजे मी ते परवा आहे का ह्याच्यामध्ये अ क्लिपमध्ये ब तुम् घरी चार्ज कराय चार्जिंग करून झाल्यानंत रात्रीचा दिवसाची तर कामाला जातय काय जेसीपी घेऊन ती साईट हॅलो